हॅलो.
हां बोला.
आवाज येतोय?
येतोय.
हां बोला.
जेवला का नाही.
जेवूनच.
भूक नाही.
होय, आमच्यात लवकर जेवत्यात.
त्यामुळं लवकरच जेवतो आम्ही. काय चालंय मामी.
काय नाही बघा बसले.
हो हो.
लागोपाठ. एक सारखं कॉल केले तर, चालत्यात न्हव.
हो चालत्यात काय विषय नाही.
ह
काय बोलात.
म्हटलं
अह हम्म
सात हजार
काय झालं?
दिवसभर हेच करत बसायचं काय ग म्हटलं.
होय दिवसभर बसायच लागते.
हम्म तुम्ही काय निवांत आहे एकट असल्यामुळे चालतेय आम्हाला
हम्म हम्म बाळ सांभाळायला लागते, ज्यांसनी फोन करल त्यांस नी दोन वर्षाची मुलगी, दीड वर्षाचा मुलगा त्यांची किरकिर.
आणि आवाजन आला चालत नाही त्यात बाहेरचा आणि.
हो
मुलीला झोपलोय.
त्यामुळे अवघड आहे.
हम्म
ले जणांनी एकेकानी किती ले जणांनी टास्क घेतल्या की.
हो अन भरपूर पेमेंट होते, कॉल जर व्यवस्थित केला कुणी, भरपूर पेमेंट येतात. त तीन हजारच्या वरती पडतं बघा पेमेंट, तीन हजार चार हजारपर्यंत.
माल खरं काय तेनी प्रश्न काय विचारतात त्याच्यावर आता.
कोण?
कॉल केल्यावर प्रश्न विचारतात ना व
काय नाही रेसिपी असंच रेसिपी सांगायची. नाही सर निसर्ग असं रम्य वातावरण कुठेतरी फिराय गेल तर असं. आता दहा मिनटं काय आता काय पण बोलायचं असते.
म्हणजे फक्त बोलायचं आहे.
हा नाव, पत्त सांगायचं नाही असं वगैरे काही सांगायचं नाही.
हम्म नाव, गाव, पत्ता तेवढं सांगायच नाही, त्याच्यानं होतंय काय?
हो काय मंग विशेष?
काही नाही, म्हणजे आता तुम्ही आम्ही एकमेकाला प्रश्न विचारायच काय त्यांचे कोण वि चारतात
आपण असं बोलाले त्यांनी प्रश्न विचारतात का आपण आपलं आपलंच विचारायच प्रश्न? म्या म्हटलं
आता मी तुम्हाला कॉल केला का नाही मग मी म्हणलं तुम्ही रेसिपी सांगा तुम्हाला कोणती येत असेल ते सांगायचं. तुम्ही कॉल केला अस की मला कायतरी विचारायचं असं चालतय.
नाही व
हम्म
आपल्या आपल्यातच ते कॉल करून प्रश्न विचारायचे.
हा.
हम् ह ह.
मग तुम्ही शिकला कोणत्या सायन्स मधून शिकल्या असता तर माहिती सांगू शकता मला. मी पुढे कायतरी करू शकते मग.
हा हा हा.
काय सांगू शकाल? एक जमत असलं सांगा नसल तर रेसिपी सांगा काय पण चालेल?
हा आता तुम्हाला काय शिकायचंय त्याच्यावर ना तुम्ही डॉक्टर होणार आहे. नर्स होणार आहे. दुसरं आता एम बी ए करतात एक एकजण. आहेस म्हण ना.
आपल्या ह्याच्या्यावर असते ना आपल्याला जे आवडते, त्यात आपण पुढं जातय जी ना आवडती गोष्ट आहे त्यात कधीच सक्सेस होत नाही.
पण कशाला स्कोप जास्त आहे हे पण आता बघाय पाहिजे ना.
स्कोप कसं आता हे नर्स आणि डॉक्टर. जास्त आहे पेमेंट पण हेलाच जास्त आहे इंजिनिअरिंग ला एवढं पेमेंट नाही एम बी आय ला एवढं पेमेंट नाही जेवढी आपली पोस्ट मोठी तेवढी. आपल्याला पेमेंट आहे.
हां.
एम एस सी केला तर एक लाख दीड लाख तुम्ही खुर्चीवर बसून नुसता पगार घेऊ शकता. बिन काय करता फक्त मॅनेजमेंट.
हा.
आणि मॅनेजमेंट कशी असते आपल्याला पण माहिती आहे.
होय
मॅनेजमेंट काय आपण एवढं अक्युरेट करत नाही.
होय बरोबर आहे.
मॅनेजमेंट काय हाय ना हा इकडं तिकडं एवढंच एवढं अक्युरेट. का आपण मॅनेजमेंटला आपल्याला काय पैसे वतायला लागत नाहीत का काय लागत नाहीत. त्यांचच घ्यायचंय. आणि मॅनेजमेंट तर आपले. लोकच करतात तुम्हाला पण चांगलं मिळतय फक्त विचार राहिला म्हणून ते आपल्या मेन सराकडे हेड जातात मेन सराला.
हा
नाही तर सगळं टीचर लोकच मॅनेजमेंट करत असतात.
हम् हम.
मॅनेजमेंटच कस आहे एकदा एम एसी झाली की मग एच आर होऊ शकता तुम्ही हॉस्पिटलचा.
हा
हॉस्पिटल एच आर म्हणजे काय? अ ड्युटी लिस्ट काढायची कोण कुठल्या ड्युटीला येणार. कोण कुठल्या ड्युटीला नाही. किती ऑपरेशन झाली या महिन्यात पगार वगैरे सगळ एच आर कडे असतय. हॉस्पिटलचं पूर्ण मॅनेजमेंट एच आर कडे असतय. म्हणजे इंचार्ज कडाल ते मग इनचार्ज कडुन जर काही झाल नाही तर मग ते एचआरकडे येते नाही ते इनचार्ज सगळ सांभाळतोय
हं हम्म्म
काय इच्छा आहे तुम्ही काय होणार आहे
मी होय मी पण नर्स नसिंगच नर्सिंगच म्हणालोय आता घरातली बघुया का आणि काय म्हणतात
एयनएम जीएयनएम बी एससी नर्सिंग
होव
हो बघुयात आता अकरावी झाली की बारावी आणि काय होते
हं
अकावीेला आजुन बारावी व्हायची खर आत्ताच ठरवलेल चांगल
हो
आता ठरवल तेवढ आपल्याला म्हणजे अभ्यास करायला ते येते ना
बर पडतय
बर पडतंय
हं हं
जेवण वगैरे करताय का नाही घरात जेवण तेन करताय का नाही जेवण तेन करताय का नाही म्हटल घरात
हो करते संध्याकाळच असते जास्त माझ्याकडे
हं
करते जेवणात काही प्रॉब्लेम नाही
हं हं हं
तुम्ही तुम्ही जास्त काय करता म्हणजे अस आवडीच
काय अस आवडीच अस नाही काही नॉनव्हेजच असतय आमच्याकड सारख
सारख आमच्या मम्मी सारख्या आमच्यात पण सारख नॉनव्हेजच असत
ते असल जरा जेवण जातय
हाॅटेलमध्ये मग
चिकन मटनच की चिकन मटन जास्त करून चिकनच असते
चिकन आमच्या पण चिकनच असते जास्त करून
हम्म्म
हं
चिकन खातेत त्यामुळेच चिकन आहे
हो आता जास्त चिकनच खातात
काय करायच काय तर फ्राय बी करायच झाल तेवढंच
हं हं तळत नाहीसा का चिकन
चिकन सिक्स्टी फ्राय
आं
नाही तर फ्राय मसाल्या मस्त मसाल्याच जास्त नसते मसाल्यांना कस त्रास होत नाही जास्त मसाला खाल्ला की
होय चरबी वाढती मसाल्यामुळ
मसाला वगैरे काय नसते जास्त
हं हं व्हिडिओ कॉल कर की हो का?
हेच बरं पडतय भाकरी ते रस्सा फक्त करायचा
होय...
का
हम्म हम्म काय मग आणि विशेष
ह विशेष बडेलाच असते.
काय नाही विशेष म्हणत
काय नाही म्हटलं
हम् हम
दुसऱ्या बडेला अनिव्हर्सरीलाच असते.
शेजवान
टाइमीगल भांडी जेवन
कोणीकडे जाता अनिव्हर्सिला आह
हा
एनिव्हसरीला कोणी कडे जातय म्हणल
हो सुद्धा अजून आम्ही कुठं गेलो नाही.
हम् हम ह
एनिवर्सरीला माझी डिलेव्हरी झाली ना नववा महिना चालू होता तेव्ह मला
म्हणजे वर्षाच्या आत बाळ झालं का तुम्हाला?
नाही, होय म्हणजे वर्ष झालं अठरा तारखेला आणि तेवीस तारखेला झाली.
हा हो फिरायला गेलाच नाही कुठं मग
फिरायला गेले की हिला घेऊन गेलतो
घेऊन गेलतस होय मग लग्न लग्नाच्या आधी एन्जॉय केला की मग
लग्नाच्या आधी केलता की लग्नानंतर ना काय ना
हम् हम् लग्नाच्या आधीच काय असेल तो एन्जॉय
होय-
हम्
ह
काय मग
पोरना कुठे घेवुन जायला
होय बाई लई आगा करत लई आगा पणा करतात.
गाच ना उदे खरं घेऊन घेऊन हातच कामातलं जातात ते फिरायचं बोंबालान रडण्याकडेच फिरायला
बस कि नको वाटतय बारक्या पोरासनि काय असेल ते लग्नातली आधी एन्जॉय लव आहे का ऑरेंज आहे?
लव
आं
लव्ह मॅरेज आहे माझा
ह वडील नेतात का तुमचे?
वडील.
आई वडील नेतात का म्हतलं तुम तिकड.
मी इकड मम्मी कडेच आहे.
काय झाला?
मम्मी कडेच आहे म्हटलं आमच्या.
म्हणजे राहाया गेलायसा का.
हा दोन दिवस आले बहिणीचा बड्डे होता ना म तेव्हा आलेलो मग आज जायचो. आज संध्याकाळी मिस्टर येत्यात न्यायला त्यांच्याकडन जायाच.
हा हा म्हणजे स्वीकारलं व्हय लग्न.
हा तरी होती ती लग्नाला.
हा हा हा!
मे गप्पा तेन होते
हा हा!